आवाज येतो आहे का?
हा येतो आहे ताई. हम हम. आता भांडे घासते.
असं का?
हा सकाळी अ दोन मातेला गृह भेट दिली होती, आणि गोरदोर मातेला.
असं का, मी पण सकाळी शेतात चाली गेली होती ग आता जावं लागेल, ती आशा वर्करने बोलवलेलं आहे तिच्या घरी मला पण,
हा
त्यांना आयुष्यमान कार्ड बनवायला लावलेलं आहे, पण ते आता येईना मोबाईलमध्ये जमत नाही नीट.
हा हा
तर ती सांगत होती, तुम्हाला मदत करायची लागल्यास तर सगळे पैसे म्हणजे ते एक लाभार्थीकडे तीस रुपये आहे.
हा हा
तर मी तुला देणार ते पैसे तीस रुपये एका व्यक्तीकडनं.
हम्म हम्म
आणि तु त्यांना आयुष्यमान कार्ड काढून द्यायचं सांगत होते.
ह असं जमतं का तु तुला मोबाईल मध्ये?
हा ती सांगत होती, माझ्याकडे असं आहे मी सगळं तुला करून दाखवणार.
हा
ती एका व्यक्तीला विचारलं होतं, तर तो व्यक्ती सांगायचा म्हणे मला पन्नास रुपये पाहिजे एका माण सा कडनं
हम् हम्
तर मग ती सांगायची पन्नास रुपये जास्त होऊन जातील मग ती मला सांगत होती. तसं पण तुझं पण फिरायचं काम असतं गावात, तर मला एवढी मदत कर ना लागल्यास तर ते पैसे तू घेऊन घे असं सांगत होते ती.
चांगला आहे ना मग, करून द्यायचं मदत त्यांची.
तेच ना मी सकाळी शेतात चालली गेली होती. मग आता दुपारी येऊन जेवण केलं आणि झोपून गेली ना ग.
हा ह, सकाळी काय काम केलं शेतात?
कचरा कचरा होता थोडासा तो वेचला, गोळा केला, थोडा झाडून टाकलं. सगळं झालं पूर्ण आता थोडासा गोळा केलेला कचरा आहे तो झाडायचा बाकी आहे.
हा
आता पाऊस पण सांगता नाही येत कधी पण येऊ शकतो.
हा ना.
आज पंधरा तारीख आली ना?
हा.
आणि अ तुम्हाला म्हणजे कोणी फोन नाही लावला होतं का ते विजिट साठी येणार हे असं
नाही ना अगं अजून तिकडेच चालू आहे व्हिसिट
कुठं?
मलगा बुलाण्याला
एवढे दिवस...
हा आठ दिवसाच सांगत होत... आठ दिवसत झा त्यां राहि काम पूर्ण करून घेता आहेत ते सर.. आणि त्यांना पेमेंट पण नाही आहे..
आशा...
ह...
हे विनापेमांचेच काम करता येत मग ते..
हा ना ग...
कस काय ग असं..
काय माहिती ते तर मला पण समजत नाहीे..
हम्म.... ते काम करत आहे तर मग पाहिजे ना त्यांना पण पैसे...
त्यांच्याकडनं अहवालपण जमा नाही केले आणि स्टॅम्प पेपर सुद्धा जमा नाही केले.. सांगत होती सलिता काल कॉल गेला होता तिने मला...
हम्म..
तर सांगत होती आम्हाला दोन वर्ष म्हणजे दोन महिने झाले म्हणे... फुकटच राबवून घेतताय हे सांगत होत...
हम आणि त्यांना बाहेर गावी पण आपल्यासोबत काम सांगत... होते ना..
हा ना पण ते कधी भी अग सांगत होते ते खरं आहे पण त्यांच्या... कडनं पण आता स्टॅम्प पेपर घेणार होते ते घ्यायला पाहिजे होत मग... घेतलंच नाही त्यांच्याकडे नाही स्टॅम्प पेपर घेतलं आणि नाही... ते अहवाल घेतलं मग काय समजायचं त्यांनी...
हा...
हम्...
अजून मी सुमित्रा ताईला फोन लावलेलो होतो...
हो...
ती म्हणत होती रंजना मॅडम आणि मालेमा सर आलेले आहे उद्या विजय झाचे सर येणार... येणार आहे असं म्हणत होती आणि ते सगळे बोलत होते ना ग.. काम करत होते त्याच्यामुळे मग कट करून दिली मी.... हम् म्हणजे अ ते अ क...
मॅडमांना पण ते मलगावला आहे अजून तिथं..
मलगाव ला...
हा काल बुण्या बुलढाण्याला होती आज मलगाव नंदगावला आहे म्हणे सांगत होतो मी तुला नंतर कॉल करते म्हणजे ते माझं हे पूर्ण झालं ना ग ते खोलच पूर्ण रिफ्रेश करत आहे पण होतच नाही आहे..
हा हा..
तर मग... त्याच्यासाठी कॉल केला होता तिला तर मी तुला नंतर कॉल करून सांगते सांगून दिलं कट करून.. दिल मोबाईल..
असा.. एक दिवसाच ठीक आहे ते विजिटला येणार तरी पण पण एवढे दिवस... लावली तर...
नाही ग सलिता सांगत होती बाई एका व्यक्तीकडे त्यांना तो फॉर्म भरणार... साठी एक दीड तास लागतो एका व्यक्तीकडे..
एका व्यक्तीकडे..
हा तर समज एका गव्हाचे पंचाहत्तर पंचाहत्तर लाभार्थी आहेत... त्यांना कितीक वेळ लागणार
लाभार्थ्यांकडे फिरतात ते...
हो जे आपण त्यांना जे पहिले म्हणजे किचन गार्डन दिलेले आहे ना त्यांच्या. कडे
आसा
हा
ताहे ना मग
मग तस आपल्याकडे पण जाणार
आपल्याकडे पण राहणार का? रात्रीच उठून स्वयंपाक करावा लागेल मग
तेच ना ग
हम् किचन गार्डन ची विजिट राहणार अजून ते मोडर्न प्लॉट वाले आहेत त्यांना अजून हे बेबी किट दिलेले आहे त्यांना सगळ्या गावमध्ये फिरावं लागेल मग.
ते तर आहेच होय.
हम्म
काय माहिती ग काय काय सांगतील तेच सांगता नाही
हम्म
पण अजून आपल्याकडे नाही आहे क कधी येतील ते पण सांगताना पण मला नाही वाटत ते आपल्याकडे येणार
नाही मला पण नाही वाटत पण ते काय अस सर राहिलं का सरांनी सांगून द्यायला पाहिजे. आपल्याला पण
हा ना ते सांगायला पाहिजे पण सांगत नाही ना ग जर त्यांना माहीत राहिलं असताना आपल्याकडे विज्हिट आहे असं
हा
तर त्यांनी सांगितलं असतं आपल्याला की आहे विजिट आपल्याकडे आपल्याकडे विजिट नचणार म्हणून ते शांत आहे ते सांग तात की तुमच्याकडे गावाचे नाव दिलेले आहे येथील विजिटला अस पण मला नाही वाटत
मला पण तसं नाही वाटत.
पण काय माहित? एवढे एवढे दिवस आता एका आठवडावरती होऊन गेला त्यांना तर
हा येऊ पण शकतात ते आता
हा ना पण एवढे दिवस कसं काय थांबून गेले ग ते
काय माहिती? हा
त्यांचं काम राहिलेलं असेल पई ते पूर्ण करायचं म्हणून ते करताय
हा तसच असेल.
हा ना. काय काम केलं कमलीताई आज मग?
अजून आज सकाळी अ दोन स्तनदा माता होती
हा
त्यांना गृह भेट दिली होती आणि एक गोरदोर माता लशीकरणाच्या दिवशी तिच्या हे गेलेली होती आलीच न होती तिच वजन बाकी होत ना
हा
तर तिच वजन घ्यायला गेली आणि घरी येऊन परत ते रजिस्टोर व चा डेट वजन उंची लिहिले अजून क्युडल मध्ये पण भर दिले. अंगणवाडीचे अंगणवाडीचे बाकी आहे.
असं का बाकी आहे का हा.
एकच अंगणवाडीचं बा ते हा ता आणि नवीन गोरदर स्तनदा होत्या त्या पण ऐड करून दिल्या.
नई ग मी पण म्हणजे आजं असं जाऊ दे आज काय करायचं आता झा नार आहे.
हम्म विजिट ला
हा ना ते अशा ताईने बोलवलेलं आता मस्त म्हणजे सकाळी शेतात गेली जो होऊन गेली त्याच्यानंतर आता तीन ला उठली आता उठून च्या कर. ते हा पिऊन निघते ना मी पण भांडी हे जाडू मारून देते भांडी धूऊन घे ते आणि मग जाते विचारून घेते अशात ताईला भेट देऊन काय सांगताय ते.
हां हां.
त्याच्यानंतर मग ते कन्नस मातांना व्हिजिट दे देेते येणार कारण उद्या लसीकरण राहणार तर असं पण फिरावंच लागेल.
हां हां हां.
मग तिच्या घ घराकडे जाते कोणत्या भाडाच लस बाकी आहे का बुस्टर कोन नाचं.
हं हं.
हम्म.
नाव बघून घेते आणि एकदा तस तर आशा वरकर फिरतातच पण जर आपल्या घरा अवतीभोवती जर राहिले तर त्यांना
हा त्यांना मंग सकाळी पण सांगून देणार पण ते
हा ना.
काही लोक ते म्हणजे ऑनलाईन हम्म हम्म.
आय हे म्हणजे अ अ स्तनदा माताचे पैसे नाही भेटत ना मुलांचे ताई?
हा ना.
त्याच्या मुडे म्हणजे मी अंगणवाडी सेविकेंची सुप्रवायझर आहे ना. त्यांच्या मॅडम
हा.
तिला विचारलेलं होतं यांचे पैसे भेटत नाही मॅडम. काही मुलांना तीन वर्ष चार वर्ष झाले असं म्हणतात हे दोन दोन तीन तीन पोर झाले यांचे पैसे नाही भेटले. कशामुळे नाही भेटत असं विचारलेलं होतं.
हा.
तर ती म्हणतेअ पैसे आत ता तिसरी चौथी वाल्यांना आलेच नाही
अगं पण तिसरी चौथी खेप ला नाही आहेत. पण दुसरी खेप ला स्वता नाही भेटले ना ग. माझ्या मुलीचं पण बाई, माझ्या मुली च पण नई का उपकेंद्राला झालं होम वर्क आता हिला साडेतीन वर्ष कम्प्लिट झाले तरी पण एक रुपया सुद्धा माझ्या अकाउंटला पडला नाही मई.
पडला नाही मग दुसरी अ पहिली दुसरी खेप वाल्यांना तरी भेटायला पाहिजे ना.
हा तेच सांगायचं इयत्ता माझं आता दुसरी खेप जी बुडीत मजुरी राहते. बुडीत मजुरीचे पैसे पण यायला पाहिजे ना अकाउंटला म कशाला नाही घेतले.
मग.
ते म.
विषयी जास्त बोलू पण नाही शकतात असं म्हणते मी पण.
तेच ना ग आपल्याला आता त्याच्यामधलं माहीत नाही काही नाही. आणि आपण पत का आता मी स्तात त्यांना विचारते आमचे पैसे एकदाला नाही भेट कर आहे तर एकदा हा म्हणजे नतााईल आपण विचारलं होत तर तुमचं नाव दिलेले आहे ते वरुून प्रॉब्लेम प प पण सगळं दिलेलं आहे